हॅलो.
हा हॅलो आज राज
हा याला. बोल
काय करतेस? हॅलो.
का म आता जेवल ग जेवून बसलोय तू जेवलीस?
हो मी पण जेवले ब
अी
आवाज खूप बारीक याय लागलाय एकदम बारीक याय लागलाय.
बघता.
हा.
हम्म पुढे ग फोडीन म्हणलं.
ह माझी पण नाहीत मम्मीकड आहित सुट्टीला तिकडच आहीत ती. तेच ते पोरनाच जाता कुठे तरी जायचंय का कुठ तर चल म्हणाल्यात लांब कुणीकड जायाच समजना झाले मम्मी नाही तुझं सगळं झालंय त्यामुळं कुठ तरी फिरायला जायचं म्हणाल्यात.
जाऊया कि एक दिवस नियोजन लावूया अस मस्तपैकी कुठतरीकणी
हा
असं एकदम
नियोजन करन हा मस्तपैकी सगळ्या मी मी विचारले सुद्धा बाकीच्या मैत्रिणीसनी ते ते म सगळीजण कुठ तर छान जाऊया म्हणालेत तेवढीच गाडी काढून कस आपला प्रवास छान होणार आस सगळीजण मिळून प्लॅन करून जाऊया महाणलो हू
तुम्हा पाण्याची साईटला जाऊन सगळ घरातून घेवून जायचं आपल्या म्हणजे जसं जेवण बनवायची पातीले वगैरे सगळ आस
हा
आणि ती थ जाऊन काय बाकीचं जळण वगैरे आपल्याला भेटंतय
हा भेटतय म्हणजे पुनम जिथ हायकणी त्याच ठिकाणी जायाचं
हा चालेल कि तिकडे पण कड
आजूबाजूला वातावरण छान हाय म्हणाले हिरवगार सगळं बर आहे जंगल आहे स म्हणजे रेल्वेत कस पण आपण कुठे पण म्हणजे वस्ती जास्त नसल्यामुळे करता येत आपण आसं म्हणजे तिथं करून खाऊ शकते नी जळन असतय सगळ जिथल्या इथं
होय आणि जरा काय तरी वेगळं पण होईल नि
काय तरी वेगळं होईल मागच्या वेळेस कस कोकणात गेलतो ते वेगळ झालं आता आता जर को कोकणात उष्मा जातय सोड हे आस उन्हाळ्यात पण उष्मा जास्त असत तिकडे जस दमट वातावरण असतय नी
हा, हा
त्याच्यामुळं असं हेज्यात जायचं न म्हणजे असं जेणेकरून हिरवगार वातावरण म्हणजे हे पाहिजे शांत निसर्गरम्य असं पाहिजे वातावरण
नाही तशाच एकांंदराचं वाट तर बघूया त्या साईला त्या साइडलाच जाऊया.
ह मध्ये सगळ्यांनी तिला फोन केलता मग ती म्हण ते आमच्याकडेच बरे ल अस त तू ना
मग चालेल, एक दिवस नियोजन करुया मस्तपैकी
हम.
आणि आपण ज्या साहित म्हणजे जेवणाचं सगळं साहित्य जसं पुलावचं वगैरे म्हण, पापड वगैरे असं स्वीट ला काहीतरी घेऊन जाऊन डीजे वगैरे घेऊन जायचा.
एन्जॉय एन्जॉय करायचचं का?
खाणे, पिणे खाऊन वगैरे झालं ना
म्हणजे, पोरींच हायं का बघायचं? हा एक वस्ती पडली तर पडे न ती म्हणली पुनम मला म्हणजे, रिसॉ- रिसॉर्ट आहे ना तिथं त्यांच्या तिथं म्हणजे जरी पाऊस आला तरी, काय प्रॉब्लेम नाही तिथे एक वस्ती आपण करू शकतोय.
हा, मग तर चालेल, मग तर बेस्ट ऑप्शन आहे.
ते सकाळी चर्चा झाली, आमची म आता तिला तरी म्हणजे विचारान की काय? म्हणजे एकद सगळा आपण आपला ग्रुप असलेला बरा असतोय नाई?
हो होय ते पण आहे खरं
ते आता हां आम्ही दोघी जाणार तू नसणार भले तू जाशील आम्ही नसणार हे वेगळंच पडतंय गं आधीपासनं आपलं बॉन्डिंग कसं सोबत सई कायम सोबत असणार एक नसलं की कसं वेगळच होतंय.
नाही आणि कसं मिस पण कर हुतंय गं त्याला
हम्म होय ते पण आहे सोडलेच होते आणि म्हणजे आद सगळं असलं की सगळ्याजणांसोबत वेगळंच हे असतंय गं
ते पण आहे सोड.
होय गं. आपलं आपलं असलेलं वेगळच पडतंय कायम सोबत असणारी जी माणसं आपल्या संगट आहेत तीच पाहिजे मैत्रिणी तेन.
आणि कसं आपण कधी अस सहसा जायाला पण बघत नाही बाहेर कधी नाही ते बाहेर निघाय लागलोय
होय होय.
त्यामुळ म्हणजे ट्रीप या दगार होणार आहे आपली.
ते पण आणि म्हणजे असं असं आपला प्रवास पण अ अस म्हणजे हे केलं की प प्रवास पण आता सोईस्कर होऊन जाईल.
हा....
आणि तुला आठवतो तो प्रवास, आठवणींचा प्रवास. राहिला पाहिजे असा. असं पाहिजे. मुलांना पण बरं आहे नाही त्या ठिकाणी जेणेकरून काही तरी घेता येईल मुलांना पण म्हणजे असं कसं आता आपण. तवा गेलो कोकनाथ कसाव शेती जंगल जंगल समोर जे औषधी वनस्पती ते असतात ते नाही जास्त प परा ना कुठलं म्हण पी काय सगळं दाखयला भेटतय ह
वेगवेगळे शिक म्हणजे वेगळे पदार्थ पण उन्हात ओरि... दिराला पण थोडफार खायाला भेट.... तिकडला आपल्याला
हा सले
आणि वेगळी त्या तिथंल्या जवळपास सासलेला थोडीफार काय असल तर बघण्यासारखं ते पण बघून येऊयात.
हा ह जवळ काय असेल त्याचे हाताला अभयन ते हाय. पधरस ते हेजऊ त्याके कोणत ग प्राण्यांच हाय कि ते.
काय म्हणजे त्या साईडच काय आपल्याला माहित नाहीये.
झाझ काय म्हणतात तेव्हा ते प्राण्यांचं आहे बघ.
अ हा, तर आता पावसाोळ्यामध्ये पाऊस नसेल का ग तिकडं?
आता अजून तर मी सकाळच्या कॉलेज नायी म्हणली, म्हणजे अजून तिथंच राहिली. मग जरी जूनच्या आधीच या बाई. अजून पाऊस पण नाही म्हणजे बरं पडेल म्हणत्या, लवकर येऊन जा. अस सगळं जाईना. अ म आपण लवकरच प्लॅन करु या
लवकरात दोन चार दिवसाचा प्लॅन करूयात.
हा. एक पण असं बोरिंग होत त्यांच्यासोबत म्हणजे कसं की फॅमिली फॅमिली हॅलो हा म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्या मिस्टरांच सगळ्यांचाच एन्जॉय होईल आपल्यासोबत म्हणायचाय
चालेल चाले आणि पण ओळख ओळखलं की जरा ते टचपी करती
हा ते पण आहे सर सगळ्यात भारी स ते तेवढंच तुला विचारायचं होतं मग कोण कोण कव्हा कव्हा जायचं कसं जायचं म्हणजे आपल्याला तशी गाडी ठरावायला बर जेणेकरून ड्रायव्हर आपल म्हणजे ड्रायव्ह पण पहिजे ना कारण की आपला प्रवास व्यवस्थित व्हायसाठी मेन ते अ हे आहे
ह एक चार दिवसातच ठरूयात आपण प्लॅनिंग करूया सगळ्यांच्या म्हणजे तयार आहेत त्या विचारू या विचारून घेऊ या वेळ कधी कधी कुणाची अऍडजस्टमेंट होते. आणि मग निघुया अथ एक दिवस ठरू
चालतय की तस करायच त्याच्या आधी पहिले तिला कॉल करू ह म्हणजे ती कुठ आहे नेमकं कोणतं ठिकाण हाय ते सगं तयार झाली त्याला बाहेर म्हणजे तिकडे ते मेन डॅम ते नाही का असं धारणशेत त्या ठिकाणी तिचं काम चालुय वाटतं.
किंवा असं पण तिला विचारायला पाहिजे कि बाबा तिथं करून खाण्याजोगं किंवा आपण करू शक तोय ना तिथ हे, पण सगळ विच विचारून घ्यायला पाहिजे तिला
ते विचारल मी तिला सगळं आहे म्हणली. सगळी सोय आहे. तुम्ही काय काळजी करू नकोसा ते माझं मी सगळं मी करते. मी ऍडजेस्टमेंट करतो फक्त एवढेच की तुम्ही सकाळी लवकर निघा म्हणजे तिथन जणेकरून आठपातोर म्हणजे सगळं बाजार पहिला म्हणजे आता आपल्यालाी खरेदी थोडं बाजार ते पण आपल्याला सगळे रा घ्यायला लागणार इथच
ह हा
माझावर म म सगळं करायचं हे काय एन्जॉय करत करत मला हे करताय. सगळ्यभारी म्हणून मग‌ एक वस्ती पडली तर पडून देन म्हणताय तो. अचछा प्लॅन करवतेस म पोराला पण भारी वाटेल ना आपल्या एक दिवसाचा प्रश्न आहे. ह बराय
ह आणि तस ही आपल्याला कुठे जायाला भेटते ना,
आ
तसे कधी नाही, ते आपण ठरवले.
ठरवले होय मागच्या, परवाच्या, मागच्या टायमात म ती ट्रिप छान झाली. त्यानंतर आता आली, मग पुढे आली बघू, दिवाळी नंतर.
आणि आपल्या ट्रीपा लक्ष्य म्हणजे आपल्या छान झाल्या मागच्या वेल पण ट्रीप छान झाली. आता ह्यावेळेची
पण प्रवास एवढा भारी झाला म्हणजे झेलेून झाला आपल्याला कोणत्याही झालं प्रवासात छान झालं सगळं म्हणजे कायतरी घेण्या घेण्यासारखं होत त्या प्रवासात आपल्याला कायतरी घेण्यासारखे होत एक दिवसातच राहतो वस्ती
नाही खर एन्जॉय केल आपण, माझ्या मते कधीच ना विसर विसरणारा
असंच म्हणजे
हायला करायला मिळते. ओके डन मॅडम, जाऊयात फिरायला नक्की.
हा नक्की. चाल, तुला करतो मी कॉल सांगतो हा, ठेऊ काय?
हा
बर बर हा त
अटठड ण